हॅलो
हा आवाज येतय का
आला आला हं बोल जेवलीस का
नाही अजून तुम्ही
मी पण नाही अजुन जेवलो आता जेवायच थोड्या वेळान जेवण मुलगीने बनवुन ठेवलेल हं आज जरा वेळ झाला ग कामावरून यायला.
होय केवढी आहे मुलगी
मुलगी आत्ता अकरावीला गेलीय बघ
होय तरी आहे की मग करत असेल घरच स
करत्या घरच करते मी कामावरून येईपर्यंत आवरते सगळ हा तु करतेस का स्वयंपाक वगैरे
हो हो करते हे सगळ येतेय मला पण हो हो आता झाल कि होय तर लग्न करायला उठले घरचे म्हणल्यानंतर शिकायला पण-
होय
हम्म
लग्न करायचंय आता स्वयंपाक वगैरे पहिला शिकायचा.
होय नाय मला येतो मी अगदी लहान असल्यापासनं सगळं आवडीनं नं करते असं वेगळं कायतरी बनवायचं असलं की माझ्याकडेच असते.
हा हा हा माझी मुलगी पण ती लहान असल्यापासून सगळं मला करू लागते मी कितीही अ तुला सांगते अं ती पहिलीत असला अं होती त्यावेेळेस मी वेगळे राहिलेले
हां हा
माझा मुलगा तिकडं माझ्या मम्मीकडे ठेवलेला दोन मुलांना काय मला व्यवस्थित सांभाळता येणार नाय मम्मी म्हंटली मी हं मी मुलगी फक्त माझ्याजवळ होती मुलगा तिकडं मम्मीकडे होता माझ्या
हां हां
मग ती लहान असल्यापासून पहिलीत असल्यापासून ती बघत्या नाही मी इकडं तिकड कामावर ते जायचं माझा म्हणजे हे होतंय
वैताग यायचा कामावरून येेऊन काम करायचं हे
हा हा
म्हणून ती एवढं लहान असल्यापासून भांडी वगैरे घासत्या नंतर सहावीला सात वीला गेल्यानंतर ती कुकर वगैरे लावाय लागली.
हा मला म्हणजे मी कर मला येत होत सगळं करायला पण आमची कसं जॉईंट फॅमिली होती ना पहिला आता एका दोन वर्ष झालं आम्ही वेगळं राहिलोय मग तेव्हा काय माझी आजी, असायची मम्मी असा याची, काकीे असायची.
ते एकत्र असल्यानंतर
हो त्यांनाच कामं पुरत नव्हती त्यातन मला आणि मला मग कुटं मला म्हणायची जा तू आमचं आमी कर
करतो होयचं की एकत्र असल्यानं तर एकत्र असल्यावर आप पोरींना नाही जास्त कामाला क म्हणजे त्यांनी करूनच देत नाही ते कारण आ घरात एवढी सगळी माणसं आहेत म्हणल्यानंतर आपण कुठलं काम करायचं अस प्रत्येक जण प्रत्येक लेडीज आपआपलं काम करत बसत्यात.
होय आणि मग कधी तर मग कोण काकी वैग गैरे किंवा आजी वगैरे गावाला गेली कि मग थोडंफार करायला लागायचं म ते पण आता नाही आता जरा वेगळं राहिल्यामुळे मम्मी एकटीच असते ना आणि त्यात कामाला पण जाते ती त्यामुळं जरा करत दिवसभर असते मग घरातल्या कामांमध्ये.
अ करायचं काय परत आपल्याला पुढं गेल्यावर
उपयोग पडते होय.
तिथं नांदाय गेल्यावर आणि मग तिथं आहेच की आपलं आपलं करायला म्हणजे सोपं पडतंय. कुणाला म्हणाय नको नाही बाबा हे जमत नाही मला हे येत नाही मला
होयच की नाही करतय सगळं मला मम्मी म्हणते माझ्यापेक्षा चांगलं सगळं स्वयंपाक
जमते होय माझी माझी एवढी लहान मुलगी आहे अजून काय एवढी म्हणजे अकरावी म्हणजे काय एवढी मो
नाय नाय होयच की
तर ती एवढं सगळं करत्या ग आज तीच तुला सांगतो अंड्याची आमटी कील्या, भाकरी केल्यात्या, भात केलाय सगळा स्वयंपाक करून रोज करत्याच ती म्हटलं एकां तर शिल्लक ठेवत जा असू दे म्हटलं क्लासला गिल्या बघ कॅम्पुटरच्या
हा हा
मग तिला म कॉलेज चालू होईपर्यंत मम्मी तुला हातभार करतो नंतर कॉलेज चालू झाल्यानंतर मग कशाला तोड मला पण अभ्यास चालू झाल्यावर एकांद शिल्लक ठेवणारच की मी काम, माझं नाही तोपर्यंत करतो गप म्हणत्या मला.
होय तस आता माझं पण घरी असल्यामुळ चालू आहे आता माझं कॉलेज चालू झाल्यानंतर तर मी सकाळी आठ ला गेली की संध्याकाळी सहा सात वाजतात मला पण यायला.
अ लांब हाय कॉलेज?
होय मी कोल्हापूरला जाते ना रोज अपडाऊन असतं माझं.
हा हा हा हा.
त्यामुळ दिवस सगळा कॉलेजमध्ये येण्या-जाण्यातच जातो. तेव्हाच कायच म हातभार लागत
लागत नाही, होय की कॉलेज हा, कॉलेज करत म्हणजे एकांदा कोर्स वगैरे केलीस काय?
हो, चालूच असत की ऑनलाईन कोर्स वगैरे.
अ कोर्स वगैरे करत जा कारण जॉब भेटत्यात पोरींना नय
होय, आता काय झालंय एकच वर्ष राहिलय माझं एज्युकेशन. त्यानंतर काय म जॉबच बघायचा.
जॉब बघायचा काहीतरी कुठला तर कोर्स करायचा फक्त शिकून पण काय उपयोग नाही ग.
नाही नाय शिकलेलं एवढा पैसा घातलेला कुठून तरी काढायला पाहिजे कि.
होय मग आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं केलया. त्याच काहीतर केल तर पाहिजे चीज.
होय होय
असं आहे मग आमचं. काय नाही पोर मुलगी करत्या सगळं आता गिल्या क्लासला येईल आता थोड्या वेळान.
होय, मुलगा कीवडा आहे मग तुमचा?
मुलगा मोठा हाय मुलगा मुलगीपेक्षा आता ते बारावी झाल्यानंतर त्याला डिप् लुमाला घातलाय ग इकडं बुधगावला, बुधगाव मध्ये.
होय
सांगलीच्या आगो आलीकडे एक गाव आहे बुधगाव
हो माहिती
हा तिथं त्याला डिप्लोमाला घातलाय मग ते जातोय तो आता कॉलेज चालू झाल्या होत त्याच.
रोज अपडाऊन करतोय का तिकडच आहे म?
नाही इकड येतोय की
रोज येऊन जाऊन कर
हा जवळ पडतय लय लांब नाही विस ते चाळीस रुपये तिकीट हाय.
हा हा तेच बरं पडतय रोज आपल्या आपल्या घरी येऊन राहिलेल तो बर आणि
तुला सांगते विषय वे तुला इतकी भीतीदायक घटना घडल्या की नाही आमच्या इकडं
होय ना
तिकड मतकुंकीला म्हणजे माझ्या माहेर आहे ना मतकुंकी माहेर आहे माझ.
हम्म.
तुला सांगते तिथ एक मुलगा होता काय त्या तर मुलग्याचं नाव काहीतरी होत तर तो मुलगा आहे तिथं घाठलेला डिप्लोमाला तेचा आजळ होतं ते मग तो ति डिप्लोमाला घासलेला आणि काय भांडण झालं मुला मुलांच काय माहितीय अगं
हा.
मुलग्याचा दुसऱ्या दोन तीन मुलांनी त्याच्या पाठीमाग लाघून त्याला चाकून मार मारले त्याला
अरे वापरे असलं काय आहे.
असल काय झालत काय माहिती आणि एक दोन तीन वर्ष झाले बघ तीन तीन वर्ष झाले असतील या घटनेला.
हम्म हम्म.
ती मारल मुलाला सांगते तुला असं रस्त्याने पळत चाललेला तो.
हा हा.
त्याच्या पाठीमाग लागून त्या मुलग्याला मारलं काय कशासाठी मारलं काय माहित. नाही पण असं मुला मुलांच पण काहीतरी होत भांडण लागत. त्यापेक्षा तिथं राहतच होत आग तो.
आत्ताची मुलं काय खरी नाहीत. जरा सुद्धा सहनशक्ती नाही आहे.
हम्म सहन शक्ती. तिला असण शक्ती नाय आणि खर तर अजिबात बोलत नाही.
नाही तर काय.
अजिबात खर बोलत नाइत ती पावलाला खोटं बोलाल्यात ती माणसं
हम्म त्यापेक्षा आपलं आपलं बाळ आपल्या. घ आलेर माझं पण म्हणून मला पण हॉस त्याना ठेवायला नाही म्हणल घरचे तुला वेळ होऊ दे काय होदु रोजच्या रोज जायचं यायचं भले कंटाळा आला तर सुट्टी घे म्हणत्यात.
बरोबरच हाय की मी म्हणून ह्याला आत्ता आमच्या पण मुलग्याला सांगितलंय. तुला ते म्हणतोता मला होस्तीला एक पाहुणे राहते तिथं म्हैसार मध्ये तिला म्हण त म्हण ती पण तिथं राहत्या ना. होस्टेलला मग हा पण म्हणतो तम्ही राह काय काय नको बाबा म्हटलं. एखाद्या वेळेस ती तुला पट पट ना तुला आवड ना तस सरळ सोड खरं तिकडं राहा बीस काही भानगड करू नकोस बाबा रोज घरला आहे तुला रोज मी चाळीस रुपये काम करून देतो म्हंटलं
होयच.
खरं तू काय तित राहू नको सरळ घरला ये आपल्या. गय भांडत मग आमच्या संघ काय करत असेल ते घरात येऊन थांबणलं तिकडं काय त्या पुलग्यास तसं घडल्यापासून मी अजिबात सांगतो तुला त्याला अजिबात म्हणत नाइ मी तर हहायाचं नावच नको आम्हाला
नकोस नकोस.
घरला आपला आपला पोरगा आलेलं बरं.
हम्म रोजच्या कामात काय असतंय तुमच आणि आणि?
काय नाही फक्त बेदा ना दुसरं काय नाही.
हम्म घरच आणि फक्त बेदाना तेच का.
हो एवडच करतोय बेदान असतय तित कामावर जातय तिथ. तुला सांगते अं, म्हणजे काय रेग्युलर नसतय ते पण काम
म ते जे रोजच्या म्हणजे रोजच्या जीवनाबद्दल बोलायचं होतं ना. म्हणून विचारलं मग काय, काय असतय आणि रूटीन तुमचं
रूटीन काय नाय. घरीच असतेय मी परत आणि कुठं तरी दुसरीकड दुसऱ्या स्टोरेज ला काम भेटलं. एकान दिवस चार दिवस तित बायका गेल्या. तेंच्या बरोबर जायचं. मग तिथं पॅकिंग असतय बेदाण्याचं.
हां.
म्हणजे अर्धा किलो, पावशर असं पॅकिंग वजन करून पॅकिंग करून, बॉक्समध्ये भरून पार्सल करायचं.
हां म्हणजे कधी काम असेल, त्यावेळी करायचं नाही तर मग घरी असताय का?
करणे नसेल, त्यावेळेस घरी बसते. असं काही रेग्युलर रोजगार आहे असं काही नाही इकडं.
ना म तसं कुटलं रोजच, रोजचं अस रोज करता येईल असं काय काम नाहीय का तिथं?
रोज करता येईल असं काम आहे. खरं कसं आम्ही काय अजून रे रुटीन बसवलेलं नव्हतं म्हणजे कामाला दररोज जायचं असं काय नव्हतं ग.
हां हा.
मस्त बायका भरपूर जात्यात सोड इथ. मग तेचं तेचं फिक्स काम असत्यात. आता रानात पण बघत्यास बायका इथ आपल्या आपल्या पुठ्ठा तयार केलेला असतोय बायकांनी.
होय ग्रुप असतात त्यांचे.
मधे गेलं की, हा रेग्युलर आज ह्या रानात जायचं, उद्या त्या रानात जायचं. असा ग्रुप असतोय. अजून आम्ही त्या आम्ही असा ग्रुपमध्ये गेलोच नाही गं.
हा, होय तस एक म्हणजे ग्रुप मध्ये घेतणार, कोण म्हणजे? चांगल्या बायका असल्या की घेणार हाय तर मग.
तेच की, आपल्याला कसं अजून ग्रुपमध्ये, ग्रुप मधे गेलोच नाही. आपण कसं चार दिवस नेहत्यात बायका आणि चार दिवस झाल काम कमी झालं तुला सांगते. हं बसा घरी हित काम कमी हाय, तुम्ही बसा घरी नवीन बायकांना तुम्ही घरी बसा. मग जुन्या फ हित जरा
होय-होय आमच्या इथं पण आहेत बायका भरपूर आता ह्या दिवसात तर खूप असतं. लाळ, पेरणीचे वगैरे काम.
नाही आता पाऊस अं थोडा-थोडा पडाय लागलाय त्यामुळं शेतात आता भरपूर काम असतं.
होयच की, आमच्या इथं पण आहेत गल्लीत भर भर म्हणजे जे घराजवळ शेत वगेरे हायत ना आमच्या
हां हां, तुमाला शेत हाय?
आमचं नाही. तिथं आमचं, पण नाही आमच साधं आमची तर आम्ही ह्याच काम करतात, आमचे पप्पा टेलरिंगच.
टेलरिंगचं काय?
हं.
हां हा हा.
बाकीची काम, भाऊ वगैरे जातात बाहेर कामाला ऑफिसला वगैरे.
हो भाऊ कितीवीला हाय? हे शे म्हणजे लग्न झालंय?
नाही एकाच झालय. एक म्हणजे तो चुलत हे एक काकीचा मुलगा आहे तो. सख्खा भाऊ माझा नाही झाला. अजून त्याचं लग्न तो जॉब करतोय. हं. होय. नाही गं हे झालं की त्याच, कॉलेज कंप्लीट झालं.
हा हा म आता हा फोन कर. हा ठेव ठेव साधा कॉल करते मी ठेव हं.